काय हो काय म्हणता? आम्ही चाल्लो बाई गं बाहेर चालोय हे. गावाकडे गावाकडे चाललोय आम्ही की.
आता शी.
हा मग काय करायचं?
अच्छा मला वाटलं की कुठं चाललंय की काय?
नाही बाई कुठ जाती इथं घरलाच आहे आम्ही? हम् हम्म.
हो मला तुमची भाषा शिकवा ना ती खानदेश खानदेशकडची
खानदेश काडची काय बरं बाई?
मला लई आवडते ती मला असू येते ती भाषा बोलल्यावर
हा का आमच्या गावाला ये की मग आमच्याकडे खांदेशला ये मग आमल्या
हा तुमच्याकडे ते वांगीची भाजी जास्त खातं ना.
हा आमच्याकडला एक हाता बाई. शेतामध्ये राहाती ना ते वांगी आमच्या शेतामध्ये लई वांगी येत आता आम्ही लावलय. लई लई काय काय लावले शेंगा, टमाटे, बटाटे, सगळ शेतात लय लावलय बई, खूप लावलय मेथी. पालक, सगळं लावलय आम्ही.
अच्छा अच्छा, बाकी अजून काय म्हणता?
पयज काम चालू आहे झाड लावायचं काम चालू आहे आता.
मी ऐकल हो तुमच्या शेतामध्ये, बिबट्या गुसलेला होता म्हणे.
हा बई लई मोठा बिबट्या होता. दोन दोन कुत्रे खाऊन गेला, हा दोन कुत्रे खाऊन गेला कसं काय समजल तुम्हाला ओ ताई.
त्या पेपरात तुमची बातमी आली होती की म्हणून म्हंटलं विचारून पावं.
ह न बाई. दोन कुत्रे खाऊन गेला बाई आमचं. रात्री बई आम्ही झोपलो होतो की, मग काय झालं? भुकायला लागले बाई ते कुत्रे म आम्हाला वाटल काय कसला आवाज येतोय? मग हिचे आमचे सायलीचे पप्पा उठले बाई. आणि मग त्यांनी पाहिलं, तर कुत्र्याला ना असं चावून चावून खाल्ल होत त्या बिबट्या
बापरे! हा फोटो आले होते कुत्र्याचे पाहिले आम्ही ते.
बिबटे फिरू राहिले आमच्याकडे बाई मावशी. काय कराव, आ, नाही मग बाई आम्ही ना ते वन विभा विभाग लोकांना ना ते त्यांना सूचना केली बाई आम्ही. मग आहे ना सूचना केली मग ते लोक आले मग ते ना ते पकडून घेऊन गेले बाई आणि एक छोटं पिल्लू तर फिरवूनच राहिलं ते बिबट्याचं.
हा बाई, हा बाई मग काय करावा आम्हाला लई भ्या वाटती बाई. आम्ही तर निघत नाही बाई बाहेर, बाई एवढं कुठं आहे आमच्या इकडे अजून शेतीला एक तर पाणी पाऊस नाही काही नाही कसं तरी आताशी थोडस रिपी चिपी चिपी चिप पाऊस पडून राहिलाय, मग आता कुठून एवढं लगेच होणार. तेना आता शिका काय सरकार देत सरकार काही देत नाही नुसतं मग आश्वासन करतो. हा, सरकार नुसत आश्वासन करत पैसे देत नाही बाई आम्हाला, आमच किती
इकडचं तिकडचं कोणी पाहायला आल नाही काही.
काही येत नाही बाई कोणी आपलं आपल्याला पाहावं लागतो बाई.
टाकायची ना नगरपालिकेत कंप्लेंट ग्राम
काय करता काय कर का नाही देते कोणी ते म्हणतात नंतर या नंतर इथं काय आपण काही रिकाम आहे का आपण शेती ची काम करणार लोक बाई, आणि मग कसं काय करावं आपण? कुठं त्यांच्या माग, गरके मारत फिराव बाई.
त्यांना पाहिले खाऊ घालाव लाग
नाही बाई प हा मग कुठून द्यावा पैसे आपत. हा मग इथे शेतीतच काही येऊन नाही राहिलं उत पन्न काय कराव, एक पाऊस पडणा पाणी पडणा, इथ यु इकडून तिकडून थोडस काल पडला तर लगेच आज ऊन बी पडलं बाई. काय कराव बाई. वा बाई म, काही येईना यावेळेस तर आमच्या वावरामध्ये काहीच पाणी नाही झालं.
पूर आला ना म्हणे तुमच्या इथं, नद्यांना.
तुम्हाला नाही ओ बाई मावशी. काय पूर बीर नई आला, पा आपल्या नाही येऊन राहिले. इकड मुंबईला येऊ राहिला बाई पुरी इकड तर काही येई ना आमच्यात. जमीन बी ओलली होई ना, वाफा बी नाही आल्या आमच्या त, शेताला. थोडसच फक्त आला एक दिवस दोन दिवस आणि नंतर तर काहीच नाही
येई ते शेतकऱ्या लोकांच लय ऐकतो पाऊस
ला आता नाही तर एवढ्या वेळ आमची भुईमूग अशे काय म्हणता आपले? मग ये यायला लागून जात छोटे छोटे रोप यावेळेस तर काही नाही बाई शेतीला
का ते कच्चे कच्चे ते उकडून खात बा ते काय असतं ते? शेंगा कसल्या असत प त्या अ ते उकडून तुरीच्या शेंगा का कसल्या.
हा तुरी तूर तूर लावायची ना पण पाऊस नाही तर काय करता बाई ते उकडून खातातना ते हा तूर नाही लावायची
बाई लहानपणी आवडाय म्हणून लय खाल्या लय खाल्ल्या आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आली बा चक्कर आणि मग नंतर
नाही हो ताई जास्त नाही खाऊ ते चक्कर येते तेच्यानी तू दुध न नसल पावडर बिवडर मारली असेल की त्याला?
हा ते काय आईने काही आणलं शेतातून का बाजारातून कुठून भेटलं काय मीतीन आपले उकडलेलं खाल जिथं दिसेल तिथून उचलायचे आणि खायचे?
नाही हो बाई धुऊून घ्यावा लागतं ना बाई असं कसं खातो तुम्ही हम्म तस मी जाऊ हा मग शेतीच्या काम चालू आहे की आमचे इथं पाऊस न पाणी रोज वाट पाहतो आम्ही अस ढगाकडे डोळे करून बघतो ईल आज इल आज ईल भरून येतो पण पडतच नाही बाई?
ते म्हणतात ना ते कोणीतरी तुमचे इथले बोलतात ना काहीतरी ती मातीचा गोळा करतात आणि मग ते भांड्यात ठेवतात ता त्याला काहीतरी.
का मा नाही हो ते काही नाही हा दोंड्याचा महिना आला नाला ताण देतो भै हा पाऊस दोंडा नकोच यायला लईटोकला टेनशन रायई अ दोड्याच, फामा होता ना दोंडा होता सगळं होतो, गोंडा होता पण काय पैसे आम्हाला पाऊसच नाही ना यंदा, वावरामध्ये एवढं लावलो आहे पण काही येईना ना. थोडं थोडी रोप आली ते देऊन झाली हम्म
जावायला काय दिलं यामेस
काय जावायला काही दिलं नाही बा आम्ही नुसं कपडे घेतले त्याला. आणि पोरीला साडी घेतली काही नाही घेतले बाई
अ जो जोडवे तर करावे वर्षाचा सण होत.
अ पैसे तर पहिजे इथ पाऊस ना पाणी नाही बाई काय करणार इथे काय काय करणार आहे इथं पा शेतीच काम पावा का ते धोंडा करावा का काय करावा ते समजा ना बाई आम्हाला.
अ चकनटा ये उला क
तिला थोड पैसे देऊन टाका आता संपला पण दोंड्याचा महिना दिवाळीत येईेत ना पोरगी थोडेसे पैसे देऊन टाकान त्याला म्हणा तुझ्या हे ज्या असत ना जोडव्यांमध्ये टाकून दे
हा बघू प आता. पहिले पाऊस पाणी उद्या तई मग बघूते पुढचं पुढं मग ते शेतात तर नांगच नांगरायचं वाखरायचं सारं पडलेलंश कापण्या खुरपण्या ते बाकी ते बा्हा एका भेटाना म्हाला लावायला पिको. लावायची झाडं रोपं लावायची पण
त्यांनाही पै पैसा लागत असेल म्हणून.
कांदे लावायचे लसूण लावायचं. ठेवलो कांदे लावायची हं. नाही बाई कोबी नाही लावलं या वरस मागच्या वेेळस लय नुकसान झालं बाय आमच्या कोबीचं. कोबीचे रोप काढून फेकले आम्ही नाही लावायला यावेळेस त्या मी ना तिकडच्या त्यांनी फुल भर लावलेला आहे मोठ, मोठ फूलवर लावलेला आहे तो इल आता ह्याच्यामध्ये. हा त्यांच्याकडे काही नाही पाऊस पाणी नाही एवढ.
हाव का हो ते टमाटे पाहिजेल होते मला.
नाही हो बाई, आता कसलं काही इथं पाऊस पाणी नाही तुम्ही गावठीच्या वाटे पाहू राहिली इथे.
भेटलं तर सांगा मला पैसे देऊन टाकाल मी.
त्या मावशींकडे असले तर सांगाल मी त्यांना विचारून असले तर पा पण मग मी तुम्हाला थोडेसे दोन, चार जास्त तर काही नाही त्यांनी काही लावलेले नाही त्यांच्या झाडाला दोन, चार आले होत बाई गावठी आता कुठून आना आता काही राहिलं हो गावठी बिवठी टी
हा पण मग आता, ते चटणी लयभारी लागते त्याची. भेटत नाही मी लय बाजारात पाहिलं.
नाही हो बाई काही नाही भेटत आता, काही नाही भेटत बाजारात, बाजारात पाई मलाच नाही नुसतं कंटा येऊन गेला इतकं माग, माग झाल का बस बाई. काय खावा आणि काय रांधावा तेच समजत नाही आमच्या घरी तर दोन भाज्या लागत एक रशाची, एक कोरडी. तरी बी नाही खाती. फेकून द्यावा लागत तर काही गोष्टी हा भाकरी टाकतो बाई. जाण्याचा गरवट करतो. आणि चोरू, चोरू खात मग पोर मग काय कर दाण्याच्याच भाज्या लागता आमच्याकडं. हो तुुमच्यासाठी ते शेंगा काढून ठेवल्या होत्या ते घेऊन जाण टोपलं भर भुई मुगाच्या.
बरं घेऊन जाईल, घेऊन जाईल येईल थोड्या वेळ येईल संध्याकाळी, बिध्याकाळी आली का तिकडे चक्कर मारते का घेऊन जाईल.
हा घेऊन जा कि त्या शेंगा आणि ती एक भांड्यावाली बाई बघा हो जरा भांड्याला बाई.
आमच्या इथे जांभळ आलेय झाडाला देऊ का तुम्हाला खाता का तुम्ही?
हा द्यान पाठून द्या आमचा चिंटू येईल ना, चिंटू येईल ना तर ट्यूशन वरूनं ते चिंटू च्या हाताने पाठवून द्या आमचा छोटा चिंटू
ठीक आहे. ते चिंट्या लइ अगव्ये बाई तुमचा येतो की नुसत डोक खात माझ. तानच लई देते ते मला. छोटा, छोटा लय आत्राम आहे, लय अगाव हे.
आ बाई इथं काय करतो, त्याच्या बाप्पावर गेलेयेतो अगावच हायतो पोरगा.
त्याला म्हटलं हे खातो. ते खात का आमच्या घरी असत की म्हणे नाही लागत मला म्हणे म्हट.
होता, हम्म. ते गावाकडे असते बाई तुमच्याकडं आमच्याकडे नाही खाती आमची पोर.
जेवायच्या वेळेस आला होता काल की माझ्या इथे खेळत होत पोरांसोबत त्याला म्हणलं येरे हाय म्हणे मला घर म्हणे येतो म्हणे मी माझ्या घरी जाऊ शकतो म्हणे म्हटल जाय निघ.
नाही तो कोणाच्या घरी.
त्याला म्हणलं. फक्त त्याला काय सोडवायचं असतं का पुढं आंधारबिंधार असले पोलवरचे लाईट गेले की म त्याला माझी आठवण येत
हाका हाबाई लायट बिलय जाऊ राहिले हो मावशी, तुमची आहे का हो लायट?
नाही ना पोलवरची कधी लागत आता पावसामुळे तर तेही लागत नाही.
हा ते ना आम्हाला ते शेंगदाण्याच बट्ट करायचं होतं त्याला लाईटच नाही मी मिक्चरला फिरवायचं आहे मग पाटेवर वाटावं लागेल मला.
आमच्या घरी इन्वर्टर आहेना.
हा का मी येते मग पाट्यावर वाटावं लागेल मला त्या संगीताला पाठवते मी तिच्या हातानि थोडस गरक मारून दे एक.
देईल. देईल देईल रविवारचं काय गरगट खाता काय माहीत.
म आता काय करता? नाही तर मग माश्या माश्याचं कालवण करावं लागेल मग. संध्याकाळी. हं. आम्ही नाही. मी नाही खात बाई. ते हिचे पप्पा खाता. संगीताचे पप्पा खाता आमच्या. छोटी संगीता आहे ना? तिचे पप्पा खाता बाई.
अच्छा.
मग. मग काय करावा? ते त्यांना सांगाल मच्छी. माशी, मटण सगळ लागत ते बाबाला. आम्हाला नाही लागत. आम्ही नाही खाती. मी नाही खात. सगळं भेटतत. छोटे भेटतात ना मोठे भेटतात.
आ. ते ताजे
ते नाही भेटत ओ बाई. इकडे गावाकडे काही नाही राहत ओ बाई. ते शहराकड लई राहत बाई.
तुम्ही जाता की डॅमवरर? मच्छीमारी कर-
नाही बाई. इथे पाऊस ना पाणी. इथे आम्हाला पाणी प्यायला नाही बाय. आणि तुला कुठन काय सुचत.
ठीक ए ठेवू का म मी?
हा. बरं बरं चाल या कि,
हा. येते येते. हा. ठेवते बाय.
हा. हा. ताई.